हॅलो हा आवाज येतोय? हा नमस्कार येतोय ना आवाज नीट हा हा हा हा काय म्हणताय कशा आहात
इतक्यातच उठले झोपून तेेतो
आ
इतक्यातच झोपेतून उठलंय म्हटलं आता तुमच्याशी बोलू
हो का छान छान मी उठवलं नाही ना झोपेत ना तुम्हाला? हं हं हो हो हो ओक ओके बाकी मग आज काय सुट्टीचा दिवस आहे ना जरा रविवार म्हण टल्यावर
हो आज सुट्टीय सर्व
ह त्यामुळे सगळे जरा आरामात असेल? सगळे घरी असतील ना? अ हो हो हो बाकी आणि काय म्हणताय
बाकी काय नाही झालं सर्व काम मग घेतलं झपून थोडा वेळ
हो ना थोडे विश्रांती तर पाहिजेच ना हो
बरोबर सकाळ पाासून तेच तेच चालत आपलं
हो ना आज काय स्पेशल बनवल
जामी मंचुरयन बनवले
मंचुरयन बनवले े वाय वा छान मस्त अ मला सांगा रेसिपी त्याची मंचुरियनची
म्हच का
हा
हां
हा
मंचुरियन साठी हा मंचुरियन सा ते आपल्याला खूबी लागते
हा गबी हा
गोबी किंवा मग तुम्हाला जर त्यात गाजर ऍड करायच असेल तर तुम्ही तो करू शकता त्याची चव छान लागते अ
गाजराची का अच्छा बरं बरं
गोबी आणि गपी आणि गाजर तुम्ही किसून घ्यायचा
अच्छा किसून घ्यायचं ओके
हो दिसल्यानंतर त्याला थोड पाणी सुटत ते पिळून घ्यायचं आपण
अच्छा म्हणजे कोरडे जर आहे
हा पढ कारण ते आपल्याला तेलमध्ये तोळायच असत म पाणी असल्याली
ह हा नीट तळलं जात नसेल
हा मग मी घेतल्यानंतर अ त्या कोबी आणि गाजर म मैदा आणि कॉर्नफ्लवर टाकून ते आपल्या पिठासारखं कनज मिळून घ्यायचं
अच्छा पण ते मैदा आणि कॉर्नफ्लोअर कशामध्ये त्या कोबी आणि गाजराच्या त्या ह्याच्यामध्ये घालायच किसामध्ये ओके हा हा
चांगलं असं... कधक मळून घ्यायचं. म्हळल्यानंतर त्याचे छोटे... छोटे बॉल करायचे जसे आपण..
हो हो बरोबर हा..
गुलाबजामला केल्यानंतर त्यात तुम्ही कलर पण टाकू शकता जिलेबीचा... हा छानक जेत... ह
अच्छा अच्छा बरं बर.
त्यानंतर आपण ते.. पूर्ण गोळे तयार करून झाले.
हा अच्छा हा हा.
तळण्यासाठी आपल्याला लो गॅसवररच ते तळावं लागणार आहे कारण हाय फ्लेम व तळले तर ते आपण म्हणजे ते जळून जाण्याची शक्यता जास्त असते.
अ बाहेरच हे होईल आणि आतमध्ये कच्चे राहतील ना.
हो बरोबर लो गॅस वर कसं पूर्ण मधोमध पर्यंत शिजतात ना ते
बरोबर हो.
आणि त तळाय चे म्हणजे एकदम आपल्याला असे कुरकुरीतच तळायचे येत पण लो गॅसवर
हा.
म त्यानंतर आपलं तळून झाले. की, आपल्याला अ म्चुरिअन्स साठी ग्रेवी तयार करायची आहे.
हा.
ग्रेव साठी साहित्य आपल्याला अ परत आपल्याला थोडीशी कोबी लागणार आहे किस
अच्छा हा.
अ गाजर तुम्ही परत ही टाकू शकता तुम्ही जर त्यात टाकला असेल तर तुम्हाला नसल. टाकायचं तुम्ही नका टाकू. त्यानंतर बारीक बारीक चिरलेली शिमला मिरची
हा अच्छा कोबी गाजर, शिमला मिरची हा
मिरची त्यानंतर लसूण अद्रक
हा.
अ कांद्याची पात पण तुम्ही त्यात टाकू शकता.
हो हो बरोबर हा
त्यानंतर हे जे सर्व आहे का आपल्याला ते आपल्याला फोडणी द्यायचं आहे.
हा
एका कढाईमध्ये तेल जिरे मोहरीची फोडणी देऊन हळदी मिर्ची मीठ अ काळी मिरची पुड टाकू शकता तुम्ही
हा
ते टाकल्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सर्व अ आपल्याला परत तुन घ्यायच्या आहे.
हम्म हम्म हम्म
परतून घेतल्यानंतर आपल्याला त्या ग्रेवी साठी एक सोया सोया सॉस लागणार आहे एक
अच्छा हा
रेड चिली सॉस पण आपण त्याला त्यात टाकणार आहे एक चमचा
अच्छा
टोमॅटो केचप जर तुम्हाला जास्त म्हणजे असं थोडं गोड पाहिजे असेल ग्रेव् तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि विनयकर विनेगर आपल्याला टाकायचा आहे की त्याची चवथ छान येते आणि ते बॉल्स फुटत नाही
हा विनिगर मु फुटत नाहीत का बॉल्स अच्छा अच्छा अच्छा
हे टाकल्यानंतर आपल्याला अ थोडं जे मंचुरियन मसाला मिळतो बाहेर रेडीमेड
हा
तो घेत तो घ्यायचा आहे ते पॅकेट फोडल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकून ते मिश्रण एकत्र करायचं
हा
आणि जे आपण ते मिश्रण जे परतलं आहे पहिलं ते त्यात मसाला टाकाय जातो आणि दहा ते दोन पाच ते दहा मिनटं ते वाफून घ्यायचं
अच्छा बरं बरं
हा वाफवल्यानंतर आपल्याला त्यात थोडं ते पाणी जास्तच ठेवायचं आहे कारण आपल्याला त्यात ते बॉल सोडायचे आहेत
हा हा हा बरोबर
हा बाॅल सोडायचे नेट सोडायचे कारण जर आपण लवकर सोडले आणि त्या भाज्या शिजल्याच नाही तर त्याचा उपयोग नाही होत
ह म्हणजे आधी भाज्या त्याच्यात नीट शिज- घेऊन मग बॉल सोडायचे ते बरोबर हा
नंतर दोन तीन मिनिटात ते बॉल्स टाकून फक्त नॉर्मल एक वाफ देऊन आपण झाल आपलं रेडी होऊन जात मंचुरियन.
हो का अच्छा.
मग तुम्ही त्यावर. डेकोरेशन करून परत ती कोबी वर तून टाकू शकता. कोथंबीर टाकू शक- ता
हा आपण कोथि-
टाकु शकता
अच्छा म्हणजे एक्स्ट्रा वरण टाकायचं असं-
हो
अच्छा -अच्छा बरं बरं चांगलं आहे म्हणजे हे असं कांदा वगैरे नसतो का हच्यात
अ कांदा सहसा नाही ऍड करत.
अच्छा -अच्छा नाही म्हणजे असतो का नाही हे माहिती नाही ना म्हणून विचारलं
नाही -नाही नाही केलं तर छान लाग- ते कारण ते कांद्या आणि पाणी सुटत ना
हा बरोबर ओके ओके म्हणून कांदा नको बरोबर
हो
ह छान मस्त आणि आज मंचुरियन बरोबर काय केलंत
मंचुरियन बरोबर आम्ही आज वरण भात केला. मेथी ती ची भाजी.
आ हा बरोबर पालेभाजी चांगली ना-
आज कसं आमच्याकडे आ- थोडे बाजार होता ना मग कोबी आणलेली होती मग केले ट्राय.
हो बरोबर मस्त आम्ही आता जाऊन कोबी गाजर शिमला मिरची- या तीन गोष्टी लागतात ना. बरोबर ना? आणि तो मंचुरियन मसाला एक बघायला पाहिजे मला माहित नव्हत मंचुरियनचा मसाला पण असतो वेगळा तो
मंचुरियन मसाला असतो हो त्या नंतर व्हेज नूडल्सचा वेगळा असतो. वेज नूडल्स.
अच्छा व्हेज नूडल्सचा हां नाही मी काय म्हणते तो जो मंचुरियन मसाला आहे ना तो कुठच्या याचा कंपनीचा असतो किंवा काय असं...
अ तुम्हाला... सुहानामध्ये पण मिळेल ते कंपनी...
अच्छा सुहानामध्ये मंचुरियन मसाला आहे काय ह हा..
हो मिळतो ना.
ह हा हा अच्छा अच्छा बघायला पाहिजे.
सवय म पण मिळेल. सवय म पण मिळतो बिरेड सवई सवई कंपनी आहे ना...
ती माहित नाही मी पहिल्यांदाच ऐकलं ह... सवई हा सुहाना माहितीय आहे मला सुहाना... हो आहे.
सवयचा पण छान लागतो. हो.
हो का बघायला पाहिजे. कुठे सवयचं मी फर्टाईम ऐकते ब मा नाही म्हणजे मला त्याच्याबद्दल
आपल्याला जर नॉर्मली तुम्ही जर दोघच असाल तर तुम्हाला दोघांसाठी दहा रुपयाचं पॅकेट पण परवडून जातं
हो ना थोडं आणायला पाहिजे ना कारण काही. पदार्थ असे असतात की ते आपण वर... चेवर करत नाही ना असं...
बरोबर रोज काही करत नाही एक एक महिन दीड महिन्या नंतर करतो नंतर मग त्याला जाळ लाग. हो.
हो ना उपयोग नाही होत आणि हो काय आपलं हे जे गरम मसाला वगैरे जे बाकी आपण करतो ते कसं एरवी भाजी कुठच्या याच्यात टाकू शकतो ना वापरू शकतो. असंय आणि हा म्हण चुरियन सगळ्याच्यात नाही ना वापरत. आहेतत. मसाला हम्म. त्याच्यामुळे बाकी आणि कसं काय काय म्हणताय.
बाकी बजे ऊन खूप आहे बस
हहहह हो दुपारच कुठे बाहेर पडायलाच नको आपल्याला खरंच एवढं गरम होतं ना तेच तर झालं ना सगळं स्वयंपाक आणि हे करणार त्यात पाहुणे होते मग ते चालू होत पूर्ण मी भिजली म्हणजे ते ड्रेस असा ओला झाला माझा की काय विचारू नका म्हट आधी आंघोळ केल्याशिवाय काही चेन नाही पडणार म्हण चिकटून राहतात ना मग त्या अंगाला कप कपडे सगळे गावाचे हना हा कडे हे आहे ना हा टाइमर हा
हो झालेच
झाले ना चालेल थँक्यू धन्यवाद
धन्यवाद
का
तुम्ही करा तिकडे
हा